हो
को
हा श्रद्धा आवाज येतोय काय
हा बोलकि आवाज आला
ह काय करायलस
ह खूप पला वा
हा हा बाकी आणि काय चाललंय मग
मीितर पडा त
मीटर पाडल्यास
हो
पाड पाडा असुदे
तू काय करायलीस
काय नाही बघ आता जरा आवरलो घर सकाळपासून काम धुन भांडी झाली आता आता क्लास ला जायची तयारी
काय करायल
तुझ जरा आवाज येत नाही ग मला क्लिअर
आो
हा हा आतायत येतोय बघ
हा मम्मी काय करायल या विचारलो
मम्मी स्वयंपाक चालू आहे बघ करायला
हा हा
तुमची मम्मी
भांडी घासाल्या
हा हा अ ग ते नव्हे ते आपण परवा गेलेलो बघ फिरायला त्याच्या फोटो एवढे भारी आल्यात माहितीय
बर
मस्त आलेत की नाही आहे
होय तुझं पाठवलेलं बघितलीस काय
बघितल तेच मला सगळेजण विचार आल्यात असं कुठे गेलेलं असा ते ते आपण जे तलावला गेलेलो ते तलाव आहे अस वाटत नाच म्हणाला सगळेजण
होयध तरी नदीला गेलंय असं वाटायला लागलं ग
हा कुठत कुठला समुद्र अस सगळीजण विचारायला गेल्यात मला पण
नानच विचारले जर ते मला पण लईजण म्हटल्यात आणि आपल्या दोघीचा तरी फोटो कसल भारी भारी आल्यात माहित आहे
होय छान झालं ते बड्डेचा पण व्हिडिओ मस्तच केलाय गात्र्यान
मी सांग मी त्याला सांगितितलो कसं कसं करायच ते
हा
मग पहि लई पिडलोय मी त्याला दिवसभर
पाप
एक एक मनिट थांब ह जरासं एक मनिट थांब कोण आले वाटतं
बरं बरं बक्की जरा
कोण नाही गे इथ बाहेर पाठीी मग गाडी आली फोर व्हीलर हॉर्न वाजवालत
हा हा
मला वाटलं पप्पा आलवत काल
हा अहा तेच आमच्या घरातले पण म्हणाल ते मस्तच आलेत फोटो म्हणून
लई छान दिसाय लागलेस तू पण लई छान दिसालतीस
हा ना आणि कुठ तरी जाऊया की
सोम्याचा रात्री फोन आलता माझ्या बड्डेच्या दिवशी
हम्म
होय मग म्हंटलो आता वेळ मिळाला काय रे म्हणून होय आत्ताच फोन दिल्यात म्हटला
हा हा
ह मग कधी येणारेस म्हटल्यावर काय फिक्स सांगना झाल्यात तरी पण सत्तावीस अठ्ठावीस
आत्ता ह्या जूनच्या
हा तुमच्या म्हणजे पुढच्या रविवारी असल सत्तावीस तारीख
काय मला पण माहित नाही ग बघायला पाहिजे थांब हा एक मिनिट बघतो
नाही गेल्या रविवारी सोम-अं एकवीस तारीख आहे ग
हा एकवीस आहे ह्या रविवारी
मग तेच्या पुढच्या
अठ्ठावीस तारीख होय होय
हो म मग सांगित काय नक्की नाही तर लागल ना फिक्स आहे काय मी काय नाही
त्यो आल्यानंतर आणि एक थोडे दिवस त्यांच्या म्हणजे हेला त्यांच्या पाहुण्यांना तेन भेटणार
व्हय तेच म्हणालतात हो मग मी सांगितलय की एक दिवस आड म्हणून
किती दिवस आहे सुट्टी
वीस दिवस फक्त
अगं बाई असं काय ग एक महिना तर देतील का नाही पूर्ण
मग जाणार आहे पोस्टिंग कुठे होत्या काय
जायच्याधी ये म्हणावं कुठ तर जाऊन येऊया मस्तपैकी
सांगालता कॅन्टीन कार्ड मिळाले म्हणून
काय म्हंटलीस
कॅन्टीन च कार्ड गं
हा
मी आले म्हणून सांगलता गं
होय मग चल म्हणावं आम्हाला घेऊन
हा हा हा हा जरा स्वस्त मिळत्यात ना वस्तू
होय त्यांना जरा कमी पैशात मिळत्यात की बघु हा
तो काय म्हणं मग ते दिवस तरी सुट्टी असत्या का नाही विचारतो
हा
नाही एक दिवस तरी नसत्या अन कुठं बाहेर जाऊ देत मीच आता अ एक जन सुट्टी पडल्यावर त्या वेळेलाच बाहेर जायचं कॅन्टीनला च सगळं आत करते गं कॉल तर कट होऊदे
होय होय
काय कराल्यास तू पाण्याचा आवाज यालाय म्ह
पाणी होय अगं पाणी आहे काही आमच्याकडे पाईपलाईन फुटल्या ग आज काल दहा दिवस झाल दहाव्या दिवशी पाणी आलेलं घरातलं सगळं पाणी संपलेलं काय करायचं समजणाच झालेलं व काल रात्रभर पाणीच भरलय
रात्र जागल्यास मनाव मग
खरंच तर बाई काय आहे काय माहितीय? आमच्याकडं रात्रीचच पाणी सोडतोय त्यो. अकरा नंतर मग पाणी तरी पाहिजे की ग दहा दिवस बास व्हायला नको?
किती तास येतय?
म्हणजे रात्री बाराला चालू केला कणी एकदम बारीक पहाटेच च चार पाच पर्यंत असतय
हो मग एवढा उशीर जाग.?
अग पण आणि मोठ- नाही भरायला पाहिजे होय कि अगं टाकीत काय सोडतीस एकदम बारीक असतय पाणी वरती पण चढत
काय मग बाई रात्रभर जागायचचं
तेच की आतमध्ये पाईप लावून पण येत नाही पाईप.. पाणी असं घागरीनच भरायला पाहिजे. एवढं बारीक असतय एक पाच दहा- मिनिट लागतय एक घागर भरायला.
ान
मग ते पूर्ण रात्र त्यातच जाते तेच मम्मीला पण ते कणकण आल्यासारखं झाले ग पाणी भरून रात्रीची झोप हा
जागरणामुळे कणी पित्त तेन लय वाढतंया
तेच की रात्रीची झोप नाही बघ
ह त्याच्यामुळं
त्याच्यामुळं मग म्हंटलं मी आवरतो जरा कामात मदत करतो म्हटलं तू आवर आणि झोप म्हटल आता
दाखवून आल्या का नाही?
नाही कुठं दाखवते अगं ते असं नॉर्मलच घे आपलं असं डोकंत गच्च झाल्यासारखं आंगदुखी दुखल्यासारखं असं झालंय मग म्हंटलं आता बघ नाही तर गोळी आहे ती पॅरासिटेमल
ती खा म्हटलोय बघू काय करत्या आता बाकी आणि काय मग?
ह ते तेच दोन साड्या आलत्या
हा
अ बर त्या रविवारी पाहिजे त्या म्हण ग..
हा- हा
फाॅल लावावं म्हटलेलो नाही काय रविवारी मग उद्या आणि उगाच कशाला धावपळ म्हणताना कधी हुक्क मी लावत बसलेलो
होय त्यांच्या टाइमिंग मध्ये पूर्ण करून द्यायला पाहिजे कि
एक झाले एक राव -लावणार बघ
अ प्रतीकक्षाच्या दिलीस करून त्या?
फुर बाई त्या प्रतीक्षाच
का ग
साड्या कुठं परकर दिलती आणि ते त्याला की नाय आठ कळ्या हायत्ता काय ग
हा
परकरला आणि त्याला लई शिवाय लागतय आणि सगळीकड शिव म्हणून लागल्या
पूर्ण
हा सगळं पूर्ण
बाई म्हणतो ते काय थोडं असतंय वय
मग मम्मी काय म्हणली पन्नास रुपय होत्यातिका फरकरला कारण कि तो मोठा फरकर आहे आठ कळीचा म मी म्हंटलो आता एवढं कशाला काय घ्यायचं आणि आपली काय आणि नको म्हंटलो एवढं काय चाळीस रुपये तीस रुपये असं होतो ग तर म्हंटलो की तिला मम्मी घेणार होती पन्नास रुपयची हो हो एका साईड एका साडीच असं म्हटली काय आणि घेउन केली फोन केलेला आणि का तिच्याकड देतो म्हणाली आणि दिली त्यांच्याकडं
हा
मग त्यांची काकी म्हणत्या की गोपाळथ एक काकी देतो म्हटल्यात घेऊन ये प्रतीक्षाकडनं उद्या मन
हम्म काय दिलेलं परत घेतात
तिकड म्हंटलं माझं काम वाचत उगच कधी करत बसू का ते पुढं
हा बोल की हा बोल
सहा परकर दिल ती तिने
बाई मग होणारच ख ग तेवढं पूर्ण ते आठ लाईन परतू वरती आहे खाली पण मारायच असेल
खाली पण मारायच आणि खालचं का नाही ते अस मडसलेलं असतय गं आणि त्याच्यावर लवकर कि सुई जायेतच नाही.
हा आता बारीक बारीक चुन्या टाईप असते ते
हा पुण्यद लय शिस्तात माराय लागते
हो ते जाड असते ना मग
हा तेेच की आणि मग एवढा सगळा परकर दहा रुपयाला पण कोण मारून देत
दहा रुपयाला काय खुळ लागलंय का कोणला
राहूं दे म्हटलं मग देतों म्हनं उद्या
होय, तेवड काम करायचं तेवडं पैसे तर नको होयत त्याच
काहीतरी काय आणि सहा सहा दोरं आणायला लागतात ते वेगळंच
होय कलरच दोराने पाहिजेत.
दोनी सेम कलरच पाहिजे. कि तिथं
काय न्हवस लोक तरी
मम्मी म्हंटली परत तसलं काय घेऊन आलीस तर बघ नाहीतरी कसं म्हणायचं सांग बाई हिला
व्हय नाहीतरी मग ते पण अवघड होतय ग
पठया
आणि ओळखीच्या ठिकाणी हाय म्हंटल्यावर आणि
कोणाकडनं करतात त्यांच्याकड करू देत घे
हो दुर्वायतीड राहुदे म्हटलं मीच मम्मीला म्हटलो राहूदेकी बाई कधी मारत बसू एवढं माझच काम वाचलं
होय सोड तिकड असू दे ते काय पाय मारायला थोडं लागतात काय ग पाय दुखतात बाई
री काय एक टाक बसली की कंबर कसली दुखते माहितेय काय
होय आणि ते पाय पण दुख ते पण बरोबर एक लाईनीतच प म्हणजे टीप बसायला पाहिजे नव ती
आणि हे पिकोच कस असतय लगेच येतं या
हां हां पिकोची मशीन कशी असत्या
पिकोची मशीन कनी ते साध्या मशीन पेक्षा जड असते बाई लई खरं त्या साध्यात पेक्षा पिकोवर फास्ट पण येतंय आणि लवकर पण होते गं
त्याला पण असं पाय मारायचं लागतात
पाय माराय लागतयच पण तेच ते अ घोडा असते की तो
हां
तो वेगळा असतोया
हा हां
आणि ते कस एक लाईन असून धरलं की येतय बा साध्या मशीनवरर कस वाकडी तिकडी टीप जात्या गं
होय ते एक लाईनीतच पाहिजे बरोबर बसायला
पिकोच्या मशीन वर होत नाही.
हा ते एकदा घातलं की नाही पाय मारत जायचं आपोआप जात ते पुढं. हम्म
राऊ दे म्हटलं काय तर करू दे तिकडे मी काय बोलणार आहे
हो असुदेे घे